हॅलो. हाय कशी आहेस.
आहे छान आहे मीू तु
मी पण मस्त काय चाललंय तुझं काय आज विशेष.
आज काही नाही बघ विशेष.
आपल्याकड पालेभाज्या किती महाग झाल्यात ना म्हणलं पालेभज्या किती महाग झाल्यात ना म्हटल काल मी अ एकच्युली मेथी आणायला गेले होते पण मेथी कितीला माहिती का आ. तुमच्याकडे किती ला आहे
मला काय मी सध्या केल हम्म मी तर पालेभाजी आणतच नाही महागे त्यामुळ.
हम्म हम् हम् हम कडधान्य वगैरे क
हा त्याचेच हो सध्या तेच सुरू आहे म्हणूनच. पावसाळ्या जास्त लांबला. त्याच्यामुळ नाही तर आतापर्यंत पाऊस यायला सुरुवात झालेली आहे.
हो जून महिना पूर्ण पावसाळ्याचा असतो आहे की नाय पण किती नुकसान होतय ग शेतकऱ्यांचं. सगळ्यांचच म्हणजे पाऊस नसला की.
हो तेच ना.
लांबतात.
सगळंच लांबलंय आणि परत महागाई पण वाढतीये.
हो. आता तर इतकं म्हणजे रेट हे झालेत सगळ्यांचे. विचारयला नको कोथिंबीर वीस रुपयाला झाली जिथे दहा रुपये पाच रुपयाला मिळत होती.
हो ते छोटी पेंडी असते तीच वीस रुपयला ये.
हो. हो खायचं का नाही काय सरकार का लक्ष दिना तरी या मे महिन्यात बघ म्हणजे दर मे महिन्याला पाण्याची परिस्थिती बेकार असते ब पाणी नसतं वगैरे पण या मे महिन्यात मी अस कुठ ऐकल नाही की ट्रॅकर ने पाणी आणाव लाग
नाही नाही हो हो आ ते मागच्या वर्षी खूप पाऊस झाला होता ना आता या वर्षी बघ या वर्षी पाऊस अजून नाहीये सुर आता ने नंतर इथून पुढं पाण्याच टंचाई जाणवू शकते.
टंचाई यंदा इकडं कुठ तर मी जाणवलीच नाही इकड सातारा जिल्ह्यात तर नाहीतर दरवेळेस आपल्या म्हणजे सातारा जिल्हा एक असा आहे कि निसर्ग रम्य आहे. आणि इकड खटाव वडूज म्हसवड या साईड ला अजिबात पाणी नसत मान तालुक्यात जिथं आपले पालक म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे जयकुमार गोरे यांच्या गावात गावच्या साईड ला जास्त हा भाग असतो बघ सातार जिल्ह्यात किती ञी हाती ना गं
प्रत्येक वॉर्डचे वेगवेगळे आहेतच ना आता काय
चार पाच असतील मंत्री हाय कनी चार ते पाच असतील सध्या
हम्म असतील काय माहित नाही बाबा मी पण काय बघितलं नाही
हम् बाकी शाळा
शाळा सुरू आहे आता परीक्षा सुरू होईल जून जुलैमध्ये परीक्षा आहे
अच्छा
त्यांच सीबीएसई बोर्ड असल्यामुंळ
हो माझ्या
हा लवकरच आहे की गं मग आता एकोणीस जून ला
होय एकोणीस जूनला हो एप्रिल पासून यांची चालू होतील ना
हो तेच ना तेच मी ह्याला पण मी सांगितलं म्हणलं आता अभ्यासाला सुरवात करा म्हणून कारण आता असेल मंथं ऐन्ड मध्ये ह्या नाहीत मग जुलैमध्ये असं सांगितलं मीटिंग मध्ये
पण आता बघ ना शाळेंच पण शालेय हे किती बदललंय ना गं पुर्विच ते आपल्या शाळा जून मध्ये चालू व्हायच्या सहामाईच्या परीक्षा तीमाई ची परीक्षा च्या असं आपण म्हणायचं मराठी शाळेत असताना
हो घटक चाचणी म्हणायचं
घटक चाचणी त्याच्यानंतर सहामाईची दिवाळीच्या आधी असायची नंतर दिवाळी झाली की सुट्ट्या चांगल्या वर्ग सुट्ट्या असायच्या तेव्हा आपण आणि आताच्या ह्या पोरांना काही नाही बग अस म्हणजे सारख शाळा शाळा दिवसभर
शाळा नव्हतीच आणि एक तर लवकर शाळा जरी असल्या तरी परत वेळच नाही मिळत आपल्याला मला तर विशेष वाटतय अकरा ते पाच शाळा असून आपण कधी अभ्यास केला? खेळलो पण अभ्यासही केला मार्कही पाडले कसं काय केलं काय माहित हो आणि या मुलांना
पोरना जरा शाळेत नऊला जरी सोडल समज तीनदा घेऊन‌ आलो आपण हेणला तर ही पोरं इतकी कंटाळतात ना
कंटाळतात म्हणजे एवढा दिव दिवसभरातला एवढा वेळ मिळून सुद्धा परत आहे तोच प्रकार होतो अभ्यास नाही नाही आपण कसं केलं का नाही अकरा ते पाच म्हणजे बघ ना
आपल अख्खा दिवस जायच्या आणि -आणि आपण शाळेत जायला एक एक्सायटेड असायच या पोरां जर का नाही नको कंटाळलाय असं नाही म्हणजे आपल्याला तेवढेच पुस्तकं जरी शाळेत मिळायचे समजा आपण बाहेर न घ्यायच पण आपल्याला अस कधी म्हणजे आपण एक एकच आणायच्या वस्तू पण आपल्याला कधी कमी पडलं नाही असं बघ ना तू म्हणजे असं आजकालच्या पोरांला घरी आणून ठेव
अ त्यामुळे
र किंमत राहिली नाही त्यांना अ आता आपण एक इरेझर सहा सहा महिने वापरायचो आपण
हो ना तेच की
आणि आजकाल बघ ना बडडेला वगैरे ट्रेंड झालाय की इरेझर देतात पेन्सिल देतात शॉर्पनर देतात त्याच्यानंतर म्हणजे तेच तेच ख आणि आपल्या कड शॉपनर नसल तर आपण शेजारच्या घरात जाऊन घेऊन याय माझा शॉप पडत नाहीये आता आपल्या घरातच इकड तिकड पडलेले अस
पडलेली असतात म्हणजे जी चांगली आहेत तीच इिकडं तिकडं असतात ती सापडत नसतात तर एवढ्या मुबलक प्रमाणात मिळत तरी मी तुला सांगते मी यांना लपवून ठेवते गोष्टी देत नाही लवकर जुनं शोधायला लावते म्हणजे तुम्हाला ही किंमत कळाली पाहिजे
आनंद व्हायचा
आणि इथ जुने खडू अ आपण कसे छोटे होईपर्यंत वेगळ्या बॉक्समध्ये काढून ठेवायच तेच वापर ही तर विषयच नाही असे तुकडे तुकडे झाले की द्याचे टाकून तच म्हणून मग मी काय केलं नवीन पाहिजे नवीन मी काढतच नाही बाहेर आधिक
अग ते तुला सांगू का गणपती आणि नवरात्रात ऍक्च्युली आम्हाला ला स्पर्धेत भाग घेतलं की गिफ्ट मिळायचे इतका आनंद व्हायचा ना ते म्हणजे कलरपेटी ते आणि ते पूर्वी एक तुला ते माहिती त ब्ल्यू कलर वा म्हणजे पाण्यात घालून कलर द्याय वट कलर म्हणायच ब त्याला आप वॉटर कलर वॉटर कलर ते ब्ल्यू कलरच वरच टोपण असायचं त्याला आणि तो एक छोटा ब्रश मिळायचा आणि ते वाटीत पाणी घ्यायचं आणि हे करून ते करायचं ते मिळायचं बघ पूर्वी गिफ्ट वगैरे असं तो तर कलरच कुठे दिसत नाही आहे होे म्हणजे अगं मी परवा माझ्या मुलं परवा माझ्या मु कलर पाचशे रुपया घेतले म एकम सर्क त्याला ते लागतय कश
आणि नाही तस नाही होत ग काय होत आपण एक आ कस मि छोट्या बॉटलच असत दरवर्षी शाळेतून सुधा घ्यायला लावतात किटमध्ये त्याच्यात ती ती बॉटल आहेत तच असतात त्या काही संपल्यातात एवढे काही कलर संपत नाही आणिच्या शाळेच्या अभ्यास इतका वेळ मिळत नाही की चित्र काढत बसतो हा ज्याला खूप हे हे त्यांची छंदच आहे, त्यांना मिळू शकत.
आपल्याला ड्रॉइंगचे बुक तरी कधी माहित होते का ग ते? कोरे कागद असायचे त्याच्यावर काढ पातळ कागद असायचा आणि तो बघ वॉटर कलर दिला की तो हिकडन बाहेर येईचा.
ड्रॉइंग ला म्हणजे आताच्या शाळेचं म्हणजे एवढं महत्त्व पण नाही. आता सायकलचं एक उदाहरण देते तुला, पूर्वी आम्ही सायकल भाड्यानी घेईचो दोन रुपयच्या. ते आणि त्यात त्या लेडीज सायकल साठी अर्धा तास वाट बघत बसायची.
ती येस त्वर तो घेऊन गेलाय ना येस तर तिथं बसायचं आणि ती दोन रुपये देऊन खेळायचे. ता तुला सांगतेय घरात सायकल आहे पण पोराला त्या सायकल मध्ये इंटरेस्ट नाही. पण आम्ही लोकाच्या ते पूर्वी सायकल दांडीच्या असायच्या त्या माहिताय का तुला त्या? ती लोकची कुणाची दिसली की नाय ती घ्यायची पाच मिनटं द्या म्हणायच. ते असा पाय आडवा घालायचा आणि चालवायची सायकल म्हणजे म्हणजे एवढी सायकलची मजा असायची ना त्या?
म्हणजे लहानपणी इतकीच
मला लहानपणी सायकलच मिळाली नाही जेव्हा मी आमच्या वारीत पंढरपूरला दुकान टाक मला दोन हजार रुपये फायदा झाला त्या फायद्याची मी तेराशे रुपये
सायकल घेतली.
म्हणजे आणि त्यातूनही मजा काय झाली सांगते तुला माझी मैत्रीण पुण्याची होती एक जण ती राहायला पंढरपूर होती. पण ती मामा वगैरे तजे पुण्याला असायचे. त्या काळात ती सिटी बाईक म्हणून लाल कलरची एक नवीन सायकल निघाली होती. सिटी बाईक म्हणून होती, मी तिची दोन तीनदा त्याला असं थोडं बास्केट बिस्कीट हा लेडी बर्ड काय मला कधी आवडली नाय ती नेव्ही ब्लू कलरची होती, हा हो मला ती ती सिटी बाईक इतकी आवडली ना इतकी आव परत दुसऱ्या वर्षी दुकान टाकला वारीत ती सायल कितीला होती सोळाशे रुपयला. आणि मी घेतलेली तेराशे ला होती मी ती हजार रुपयला विकली माझी आणि दुसऱ्या वारीला आषाढीला म्हणजे पुढच्या वर्षी ती सिटी बॅक मी घेतली परत. ती जवळ जवळ लग्नापर्यंत आता माझ्या सायकल चांगली होती माहिताय का आता आमच्या आ म्हण की काय करायची घरात ठेऊून म्हणून ती एका खेडे गावात दिले त्या लेडीजला तशीच देऊन टाकली म्हणजे वपरतच नाही म्हटल्याव
हिरोच्या सायकल असायच्या कि नाही तशी सायकल होती माझी. मोठळ होत चाक वगैरे असं हम्म मला कधी ती लेडीबर्ड सायकल आवडली नाही नाजूक
पण नाही आवडली त्याच्या ते दांडेच असं धरायचं वेगळंच होतं ते काही तर हात दुखायचे.
आणि किती नाजुक होत ते.
हम्म अगं माझी सिटी बाईक माझी सिटी बाईक सायकल होती. ती माझी माझ्याकडे कधीच राहायची नाही सगळ्या पोरी घेऊन जायच्या गल्लीत. मी जॉब ला जायचे नाही मी जॉब वर नाही असत त्या गेट बशी आमच्या इथे चौप होळा म्हणून एक आहे त्या गेड बशी आली आली आली सायकल घ्यावा म्हण जी तिच्याकडनं काढून आता त मी याला घरात पण जाऊ दयच्या नाही सायकल घेऊन या सण त्यां इत सायकल आवड आणि एकच होती अख्ख्या आमच्या गल्लीत नंतर घ्यायला लागली सगळी जण ती सायकल चांगले आहे म्हणून असं एवढी सायकलची मजा असायची ना म्हणजे आणि मी कधीही माझ्या सायकल वर मी एकटी गेले नाही माझ्या बरोबर एक मैत्रिण असायचीच ठरलेली ती मागं बसलेली असायची आणि तिला सायकल यायची नाही म्हणजे इतकं कुठं पण फिरायचं म्हणलं की हिच्या सायकलवरच जायचं म्हणजे असली मजा असायची आमची माहिती का ते अजून सुद्धा तिने परवा सायकल शिकली आणि सायकल नंतर आता गाडी शिकली बग मला परवा फोन केला होता तू मला शिक शिक म्हणली तर मी शिकले नाही आत्ता मी गाडी शिकले म्हणली सायकल आधी शिकले आणि मग गाडी शिकली तुझी आठवण सायकल शिकता ना पदोपद येत होती म्हणली चांगलं अग ती माझ्या मागं बसून असायची तिला म्हणायची मी शिक तु सायकल नाही नाही नाही मी काय नाही शिकणार म्हणायची मग तिला मी काय म्हणाय मागं बसून पायंडल तरी मारत जा ती पायंडल पण मारायची नाही आम्ही कशी सायकल शिकलोय डबल पुढं कोण बसले की नाही त्याला पाय लावून पॅडल मारायच माग मागं बसणाऱ्याने म्हणजे तिला बी जड जायची नाही ना आम्हाला बी शिकायला यायची मजा गाडी पण मी अशीच शिकली बा गाडी मला तर आता
लग्न झाल्यावर शिकलीस का आधी शिकलीस
गाडी मी आधी नवीत शिकले आणि मला गाडी घेतली लग्न झाल्यावर अऍक्च्युली काय झालं अ आम्ही गाडी घ्यात आधी एकच ॲक्टिव्हा होती आणि त्या सनी वगैरे गाडी असायच्या माहिती तुला
असायची हो माहिती की सनी सगळ्यात छोटी हली लकी गाडी असायची माझी स्पिरिट होती बघ सनी नंतर कशीच छोटीशी
अँक्टिव्हा जी होती ना ती घ्यायला गे मी तेवढ सहा सहा महिने बुकिंग असायचं अँक्टिव्हाला